हॅलो.
हॅलो.
हा रेंज मध्ये या तई रेंज मध्ये या हॉलमध्ये या. हा हॅलो रे हॉलमध्ये या की रेंज मध्ये या हा हा तेच की आवाज हे होईल. हां हां हा हां हां हां पाऊस आहे का आज दिवसभर पाऊस आहे का हा हा हा. बरं बर बर हा हा येतोय येतोय आवाज येतोय व्यवस्थित.
हा काय चाललंय?
काय नाही काय नाही आमच्या इथ पण पाऊस चालू आहे चहा झाला की. झाला की चहा हा पाऊस चालू चाय ओ इथ पण हा. आवाज आवाज हे होते बघा हा हा. तुमचा आवाज कट होतोय हम्म.
हां यालाय.
हा हा आमच्यात पण हो हो आम च्यात ते बांधकाम चाललंय ना पाटीमागं. हॅलो आमच बांध काम चाललंय पाठी माग त्याच्यावर पाणी मारायला लागतं आम्हाला बांधकाम चालू आहे. हॅलो हा आ का हा बोला की हा आवाज डबल डबल येतोय ना यातन. होय तरी आतन कशात नाहीत हो मेंटी. हा हॅलो भिंती भीजत नाहीत
हा बोल
हा भिंती भिजत नाही आतून त्यामुळं मग पाऊस असला तरी पाणी माराय लागत भिंतीवर हा ते कसं नुसतं वरण वरण वरण असा पाईप न कसं आपण मारतो ना. आतून बाहेरून मारतो पाणी. हम्म, तस हे पावसाचं कस नुसतं हे होते.
हम्म, होय हा आज काय नियोजन, जेवणाचं नियोजन काय आहे आज, विषय काय आहे,?
काय नाही अजून काय नाही बघ, काय नाही आज. तुमच्यात आज मेस ला काय आहे?
हां. आमच्यात आज आहे चिकन.
मेसलाच
अगं व्हेज आणि नॉनव्हेज हम्म हा व्हेज -नॉनव्हेज, हा बुधवार आहे आज हम्म, येताय काय जेवाय?
होय बुधवारचं हो जेवायला पाऊस येतोय ओ आता. नाही नाही पाऊस चालू आहे आता पाऊस चालू आहे त्यामुळे येत नाही. हा चालतय की आज आणि पाऊस आहे हो जास्त दोन दिवस आता, दोन दिवस पाऊस आहे जास्त.
हा होय. हम्म, आता कस ते आषाढवारीची लोक आता हा हा आषाढ वारीत लोकात आषाढ म्हणजे ती वारी झाली पावसाला सुरुवात होते ना आता जरा जास्त.
हो तेच की पण आता हे दोन दिवस की नाही जास्त पावसाचे सांगितले. पाऊस जास्त येणार ह्या दोन दिवसात हो काही काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय म्हणजे पाऊस जास्त पडणार आहे काही काही जिल्ह्यांमध्ये त्यामुळं आणि धराणाच्या पण हा बोला की
काल पण पुण्यात ना भरपूर पाऊस बारा वाज ल्यापसन दुपारी चालू होता. ते संध्या
होय होय
पाऊस
हा हा हा हा ब होय काय. हा हा त्यामुळ ते धरण क्षेत्रात चालूच आहे ओ पाऊस त्यामुळे आपल्याकडे आता आपल्याला वाटत य पण तिकड भरपूर पाऊस आहे. आणि हे अ पुण्याला तिकडे काय हा हा होय होय तशीच चालू आहे इथं पण पाऊस चालूच आहे बघा. हम्म, आणि पुण्याला ते तिथले तुमच्या इथले पाहुण्या गेलेत काय ओ पुण्याला वाढदिवसाला हा हा मी फोटो बघितला ओ त्याचा हा ह तेच की फोटो बघितला. हम्म हम्म हम्म ते काय आजरी आहेत काय ओ त्यांचे केस केस वगैरे. हा
हा हा! आ का त्यांचं काहीतरी दवाखान्याच होत ना काल पण. हा होय, होय हूं हा!
त्या दिसल्या मी बघितलं ओ ते. हा हा हा हा हा, बर बर बर हा! त्यामुळं मग गेले असतेल ते हूं तेच की.
हूं हा!
आणि काय ह्याच बिबट्याचं, काही कळलं की नाही?
ना नाही, नाही, नाही.
बिबट्या, नाही काय बर बर.
हा नाही काय अजून कळलेलं.
रात्री हं कुत्री भुकतात बघा भरपूर, अकरा बारा वाज लीं की जास्त भुं कायला चालू करतात कुत्रीे सुद्धा, होय, होय भरपूर भुंकताय कुत्रीे. ते आमच्या मनात ते होतंय.
आमच्याकडे
हं ची होय सहा सहा मदे तरी येत्यात बग. हूं रात्री पण हो, हो टेरेस वरती हा! आणि काल कुड्यावर एक कुळ हूं! तेच की तुळस
म्हणजे वर, हा तुळस वर ठेवतात वय. हा हा हा मग वर टेरीस वर ठेवता व्हयं तुम्ही. होय काय, होय, होय तेच की. तेस, तेस वर जायाच म्हणजे भीतीच आहे की हो मग.
आगं आता परवा हा ती गेल्या महिन्यात ना. माकडांनी उडी मारली ती भिंतच पडल्या वरची भिंत
अरे बापरे! च्या माप म्हणजे तेच की माकड पण जास्त असणार आहे जास्त असणार आहे ते, पावसामूळ त्यांचं हेच होत प्रॉब्लेमच होतोय खर.
कळप, कळप असतो ना त्यांचा.
होय, होय त्यांचा कळप असतोय, पाऊस जोरात चालू झालाय बघा इकड आता.
होय, होय हीकड पण आहे.
चालू आहे तेच की अहो आमच्यात पण ते सगळं सिमेंट, वाळू, ते सगळं बांधकामाची घाणच येतेयां. पावसामुळं परत हं हेच होत सगळं घाण होत
चिक -चिक जरा होत असेल ना?
होय -होय तेच की भरपूर हे होतंय. ते बांधकामाचं साहित्य पडलंय ना आणि सगळं.
हा असा जोरात झाला पाहिजे जरा असं म्हणजे, सगळं धुवून जातय ना जरा रस्त्या वरच सगळं घाण वगैरे सगळं हूं.
होय मागच्या पंधरा दिवसात झाला ना तस एक चार दिवस आणि झाला की
हा होतय होय असं जोरात पाऊस नाहीच आहे ना.
होय होय आता की नाही एखकाद वेळेस हे होईल मोठा पाऊस येईल बघा. मोठा येणार पाऊस. ते ह आता चालू झालंय म्हटल्यावर धरणातलं पण पाणी अठ्ठावन्न टक्के अठाव्न टीम सी पर्यंत झाले आठावन्न टीम सी. कोयना धरणात.
हा हा हा हा. उपवास करता का नाही तुम्ही आषाढी एकादशीचा?
हो हो हो करतो की आम्ही उपवास आमचा असतो की उपवास.
हा ह हा.
त दरवर्षी तुमच्यात पण मेसला काय मग हेच आहे का. कदासच आहे का मुलींची.
हा काय. काही जणीचा एक उपवास काही जणचं जेवण.
हा होर का असस्ते का हा ह ह.
हो उपासण्याना खिचडी पापड.
हा हा.
लाडू राजगिरा्याचे द्यायचे दही
हा हा आम्हाला सुट्टी आहे पण ना. हा जेवण काय बरोबर आम्हाला सुट्टी आहे हो पण आमची. हा आमची मुलांना काही सुटी नाही. एकादशीची सुट्टी नाही हम्म आ्हा नसते सुट्टी. परांची दिंडी असते ना शाळेत शाळेत तंडी असते मुलांची. हा त्यामुळे मग मुलांना सुट्टी नाही आम्हाला सुट्टी आहे. पण असा पाऊस राहिला तर मग मुलांच हे हो.
हम्म बरोबर आहेय क मकाय.
पाऊस असला क लहान पोरांना न्यायचं म्हणजे चिखल पाणी सगळं होय होय तेचक आताच हा सकाळपासन पावसाचा आहेच बघा दुपारी जरा उघडला होता मी येेत ना. आता आणि चालू झालाय मझ चांगलाच पाऊस एकदम मोठा याय लागला होय होय.
सगळी मुलं घरात गेल्यावर येतोय म्हणून बर आहे नाहीतर काय ग हम्. रोज भिजायचं.
होय होय होय सगळ आवघ घडवतय सगळं.
होय हा हा.
आता म्हणजेां आमच्यात आ मग पाणी येतं पावसाला क
हा तिथं वरती काहीतरी करणार आहे ना तुम्ही.
करणार आहे की करणार आहे ते आता कस बांधकामवाली पण म्हणली तर हळू हळू काम करायच म्हणजे आवळून भिनती आवळून आले म्हून टाकायचा म्हणजे काम मा त्यामुळे आता ते भिंती बांधलेत आता आठ दिवस त्याच्या पाणी मारल्यानंतर मग त्यात मुरून टाकणार आहेत ते. ह तेवढ्या दिवसात. ते ना ते म हळू-हळूच काम चालू आहे ओ सगळे माला तर ते अजून दोन महिने लागतील बघा, सगळं म्हणजे करायला व्यवस्थित.
हा होय की मग कायतर, आ त्या पावसातन पण होत नाही ना काम लवकर.
नाही ते करून जात्यांत लगेचकण म्हणजे काम आपलं पोर नाहीेये पण ते सगळं फाउंडेशन, पिल्लर, फाउंडेशन घराचं जसं असतं की नाही तस आहे ते पाठीमागचं, त्यामुळे त्याला त तेवढे दिवस द्यावेच लागतात ना पिलर भरलं की म ते त्याच्या फळ्या काढायच्या अ किंवा हे परत पाणी मारायला दिवसं जातोय भित्ती बांधल्या की परत पाणी मारायच. तेव अस आहे ओ त्यामूळ उशीर लागतो.
हा हा बोल हूं!
त्या आता आणि आमची ड्रेनेजची पाईप पण काढली हो. तिथली किचनचं हो तेथे तानी सोडल कारण फी ती उंच झालेय पाईप खाली झालीयां
हा!
मग आम्हाला जरा मगं तेचा तसा प्रॉब्लेमच येते हो कपडे वगैरे सॉरी. भांडी वगैरे विकल्यानंतर तिथ हा आता तरी. दोन महिने लागतील, सगळं व्यवस्थित पाहायला प्लंमबिंग आलं परत फरशी आली. सगळं अजु होय, होय सगळं काम आहे आजून. मग फर्शांच्या वरच कोंकरीट आहे आमच्या पायऱ्यांवरच कोंक क्रीट आहे त्यानंतर तेच की. बघू यां आता म असं कसं जमेल तस हळू-हळू, हळू आम्ही काम चालू करणार आहे.
होय, होय हूं! ते च की.
तेच की जमेल तसं आता आम्ही करणार आहे ते पूर्ण त्यामुळे आमचा कल्लर वगैरे राहिला हो सगळा. बांधकाम केल्याशिवाय कलर दयायला येत नाही, शिंतोडे उडतात ना सगळे. ते म्हणलेले आम्हाला आ इंजिनियर म्हणलेले हा कलर देत ते यां म्हटले मागन, आम्ही पुढे काम करतो तर ते
हा!
ते म्हणले आओ शिंतोडे उडणार ना तिथं, सिमेंट च काँकरीट च पडलेलं बाहेरच, हा त्यामुळे मग कलर पण आमी थांबवला म नाहीतर ते झाल असता म्हणजे आमचं कलरचंपण काम झाल असत हो सगळं.
होय, की हा! की हा बाहेरच जरा आव मोठी झाडी व झाडी वाढलेली वगैरे आहे ना ती जरा कट करून घ्यायची.
हो हो करायचंय की ते काढायला ह्याना पण आता रविवारी काम निघाल हो, ऑफिसला जायला लागलं त्यामुळ. ते आम्ही काढले नाही, नाही त काढून टाकणार आहेत ते पण सुद्धा आता. फांद्या, फांद्या काढून टाकणार ये सगळ्या होय. तेच. हा! हा!
हूं हं आता वरती स्लॅप वर लावले की काय झाड? हा ठेव हा!
नाही, नाही काय, नाही काय, हा चाल हा हा हा.